र कामचे तलु
हॅलो.
हॅलो.
हा बोल.
काय चालू आकायला येत नाही का म्हणलं.
हो आलं. बोल-बोल.
हम घरचे कसे आहेत. काही विषय काय हा घरचे.
मस्त आहेत. निवांतच-निवांत.
निवांत.
हम.
तू पन निवांत.
हो. एवढी मस्ती मी दिसत नाहीे. मग.
दांा गस लागकरल
काय ते?
आवाज कसला या लागलाय म्हटलं?
नाही, फ्रेंड आली होती बोल.
तुमचं लगीन झालंय?
हो.
हम्म.
हम्म.
मुलं वगैरे काय?
आहेत की.
लहान आहेत.
हम्म.
कितवीला आहेत?
नर्सरी
आ?
नर्सरीला.
काय नर्सरी?
नर्सरी क्लास. बालवाडी.
बालवाडी व्हे, हा असं म्हराठीत सांगा ओ.
इंग्लिश मध्ये तेला नर्सरी बोलतात.
इंग्लिश आम्ही मराठी माणसं, इंग्लिश कुठलं?
आम्ही पण मराठीच हाय पण आता स्कूल मराठी राहिलेलं नाहीये.
हा, राहिलेलं नाही म्हजे माणसांनी ठेवलेलं नाही.
माणसानी पण ठेवलेला नाहीय. पण पुढ जाऊन म्हणजे मराठीपेक्षा इंग्लिशला आणि हि- हंदीला महत्त्व आहे ना स्कोप जास्त आहे. सो आतापासूनच त्यांना ट्रेनिंग दिली तर कुठरी ती मोठं झाल्यावर इंग्लिश आणि हिंदी बोलायला शितील. ना असं आहे. आपण आता मराठी शाळेत घातलो तर उद्या त्यांनी काही करणार मग. जॉबची बोंब उडल की त्यांची.
शिकल्या तर पुढ हे आहे.
ह मग.
हम्म तू काय करतो.
मी आमआय डी सि ला जातोय आता पंधरा दिवस झाल.
जॉब असतात काय?
हा!
जॉब असतात का?
होय.
हा. ओके
आता जातोय पंधरा दिवस झाले आधी जाइत नव्हतो.
काय झालं?
आधी जायच नव्हतो आता जाततोय.
हा, हा. मग.
घरचे लग्नाच बघायला आले तर म्हणून चालले.
करून घ्यायचं ना.
मग तेच आता कामाला जाणार दिवाळी झाल्या करणार.
हम्म
ओके स सेटलच होतोय सेविंग हाई. सेटल होतोय.
हा मग तेच ना मग सेविंग पण होतेय ना.
लागते घरात कराय टाकाय तांदूळ.
काय झालं?
सेविंग वगैरे काही करायच नाही हाय हेझ्यात कसतरा गुंडायचं.
हम्म
सेविंग व्हायला फॅमिली मोठी आहे आमची.
होय का.
हा. त्याच्यात मी थोरला आहे असा विषय.. सगळं मलाचं बघावं लागतं.
अरे बापरे! करा करा मग जॉब लवकर पकडलाय. कि एज काय?
एज जे एकवीस आहे.
ह तरी एवढा कुठं थोरलाईस.
आा.
म्हणजे एवढं कुठं मोठं आहे स असं म्हणते.
माझ्यापेक्षा चुरली बहिण आहे. बहीण आयटी कंपनीत हाय मी आता जातोय एमआयडीशित. भाऊ पण कंपनीत हाय तो पण आता चार महिने झाल लागलाय.
हम् हम् बर
तरी पण सगळ मलाच बघाय लागतंय दिदी तिझ्या कॉलेज कामाच बघते.
हम्म
तुमच नवरदेव काय करत्यात.
हॅलो!
तुमचे नवरदेव हसबंड काय करत्यात.
आमच हॉटेल आहे.
कश्याच?
जेवणाचं.
ह तुम्ही मग आता हॉटेल मध्येच हायसा वाटतं.
आता नाही आता घरी आहे मी.
पाऊस पडायलाय.
नाही.
मग.
वातावरण होत-होत पण नाही. इथे. ते काय म्हणत्यात ते कापड तयार होत्याल माग अस
हा माग.
हा येएझेट काय. कायतर अस म्हणतात बग. ते आहे. समोर घराच्या समोर.
कोरोचीत माग हाईत.
हो. कोरोचीत सगळी मागावरतीच डिपेंडेड आहेत.
हो कोरची इचलकरंजी.
हम्म. इकड सगळं तेच हाय कापड. प्रत्येक गल्ली गल्ली मध्ये असं असतात माग.
होय सगळीकडं हेच आहे. प्रोसेस काय प्रोसेस
ते प्रोसेस वेगळं, माग वेगळं आणि ते हां.
ते येडझेड का काहीतरी असं म्हणतात, ते पण वेगळं असं तीन क्वालिटीच काहीतरी आहे ते.
हा.
हम्म.
तुमचं हॉटेल कश्याच हाय?
जेवणाच, व्हेज नॉन व्हेज बिर्याणी.
शहापूरमध्ये. म हॉटेल म जाताय नाय कदी?
जाते गी.
मग आज रविवार जाया पाहिजे हुतं, गर्दी असणार.
त्या लेडीस, आमची काय गरज, आम्ही जातो नसता उगज थोड्या वेळ थामणे आणि येणे.
हा, तुम्ही काय मालक लोकं म्हटल्यावर तेवढंच काम.
तसं काय नाही, करते मी सगळं.
हा.
जात नाही जास्त.
जायाचं येडा मारून याचं.
जरा घरापासून
असुदे, चारचाकी असल की.
अजून घ्यायचे. आता हॉटेल चालू करून वर्ष झाले.
हा.
हम्म पेंडिंग मध्ये वेट. वेटिंग ला. वेटींग हम्म.
तसेच झाकून ठेवल्यात.
हो राईट.
मग परत चार चाक घेतली. काही चार चाकी मधूनच हटल.
बघू ते फूडच नियोजन. बोलू.
मुलांचं नाव काय सांगितल नाही सां.
मुद्रा.
मुद्रा.
हम्म मुलगी एक हाय. मुलगा एक हाय. पण मुलगा एकदम छोटा आहे म्हणजे आता चार महिचा आहे.
चार महिने
हम्म नाही प आम्ही त्याला राजवीर म्हणतो.
तर नाव काय ठेवणत आहे.
राजमुद्रा.
राजमुद्रा.
तसं नाही मुलग्याचं नाव राजवीर आणि मुलगीचं नाव मुद्रगिनी असं आहे. हे दोन्च मिळून राजमुद्रा असं कॉम्बिनेशन आहे.
हा हा हा असं प्लॅनिंग केलयसा.
राईट.
हुशार आहेस.
हम्म. बोल.
आता बोला तुम्हीच.
हा म ठेवते थोड्या वेळात करते.
ओके ओके.
हां.